हॅलो.
हॅलो हा. हा याला कशाच तर आवाज यालता म्हणून म्हटलं आवाज येईना.
कुलर चालूये
होय आता मी म्हंटलं को हो वाजाय लागलाय हो मी म्हणालोय मशीनचा आवाज
नाही नाही कुलरचा आवाज याचा ना खूप आवाज यायला लागलाय आता. नाही शिलाई मशीन नाही.
हो म याच्या आवाजाने झोप येईल काय येत्या का दुपारी?
पडून गेली आता ना, हा हा!
हा हा सवय पडली हो!
हा, आई न. थोडा रेंजचा पण प्रॉब्लेम हाय ना लवकर उचलला जात नाही फोनाच
हो, अस होय आणि मधीच
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना आमच्या इकडं.
हा हा मग मी काय करतोय बाहेरच येऊन बोलतोय
हा नाही जिथं फुल रेंज असती ना हॉल मध्ये फुल रेंज असती ना तर तिथे येऊन बसते पण तरी आत इथ इथं पण थोडा प्रॉब्लेम सांगतोय रेंजचा.
होय!
हम्म!
हां हा!
बाकी कोण कोणा आ
आणि काय बोलता.
कोण असतं म्हटलं फॅमिलीमध्ये तुमच कोण कोण आहे?
मिस्टर आहेत सासरे आणि दोन मुली आहेता. छोट्या छोट्या होय.
आ सासूबाई?
नाही आहेत सासूबाई नाही आहेत माझ्या लग्नाच्या आधीच वाारलेत.
हो का?
हा मग आम्ही पाच जण राहतो.
हा हा!
मुली गेल्यात स्कूलला
हा!
आता छोटे हा छोटी वाली येईल आता तीनला इत्या
ती आल्यानंतर मला काय बोलायला भेटत नाही ती मोबाईलवर झोप मम्मी झोप मोबाईल नाही देत नाही मी
हा हा!
मला घेऊ देत नाही ती म्हणत्या मला घे मी बोलायला बघायला लागलं की कावतीस तू का बघतीस म्हणत्या.
हा हा हा हा!
तिला झोप झोपवतोय पहिला आली की
हम्म!
नाहीतर ती काय काम करू देत नाही काय नाही काढून घेत्या मोबाईल म्हणून म्हंटल ती याय च्या आधी कॉल करून घेऊया आता येईलच तेवढ्यात
हम्म हम्म!
अडीच वाजले तीनला येत्या.
हा ना आज इतक्यात अडीच वाजले असे वाटाय लागलंय
हो हो हो काम घरातली करूपर्यंत बारा वाजते ना तो पर्यंत जे हा जेवायला येत आ हि जेवायला आल्यानंतर आणी सगळं आवराय जेवायचं आणि व आवरायचं
हम्म
आणि इत इत उन येतय भरपूर त्यामुळ मी चारला संध्याकाळी चार पाच वासता भांडी घासतेो ते जेवलेले असं दरवाजा पऊून येतेना लई म्हणून आणि चार ला चालू काम चार पाच ला
हा
तुमच्या घरी कोणकोण असतय
आमच्या घरी मिस्टर मी आणि एक मुलगा आणि सासुबई.
हां हां एक मुलगा हाय व्हय एकटाच हाय.
मोठाय तो एकवीस वर्षाचाये.
एवडा मोठाये भर भरपूर मोठा
हो इंजिनिअर च करतोय तो.
हा हा म ते कुट असतात तितच असतात का तुमच्या तित जवळ.
ह हा ना नासिकला ये.
हा हा होय आणि काय?
आणि काय नाई
निवांत
निवांत दुपारी निवांत एक दोन तास तरी निवांत असतय तसं नइ काई हम् म एक तास झोपती आए ना सासुबाई आएना.
सासुबाई
हम्म नाई झाली झोप बसले बाहेर.
हा पाऊस पडायला पाइजे पण आता हाय ना कंटाळ आला आता या उन्हाचा.
थंडी म्हणजे उ थंड गार व्हायला पाइजे नाई
हम्म
आता कि किती ऊन अजून हाय भरपूर हे व्हायलय. ए जरा दोन वेळा पाऊस होऊन गेला तर थंड थंड झालेलं.
थंड होईल हा आमच्याकडे एकदाच झाला पण खूप जोरात झाला पाऊस.
आमच्या इकडे दोन वेळा झाला जोरात.
हा हा
ह आणिह हे शेताला पण बरं पडतय ना जरा पाऊस असला की.
हो
आणि पाणी पण कुटलं आणायचं शेतीला घरा घरात नि खर्चाला तेन.
म तेच ना पाऊस नसला तर काय करणारये शेतकरी.
होय आणि सारक आड एक आठ दिवस दहा दिवस झाल की पाणी पाजय जायला लागतय नई.
हम्म
पाऊस असला की कसं निवांत असतय.
आणि म तिथून तुम्हाला कोल्हापूरची देवी जवळ आहे ना?
होन एक तास लागतय.
म जाता का नाही?
जाते की आम्ही, कधी तर जातोय सार कानाय म्हणजे आमचे पाहुणे वगैरे आहेत ना तिकडे बहीण आहे माझी कोल्हापुरात.
हा.
त तिकड बहिणीकड वगैरे गेलो तर जातोय. जवळ असल्यामुळे सारखं जाणं होत नाही कारण का मा अस. हा लांब असल्यावर उलट म्हणतोय ना जायला नाही जायला नाही जायला पाहिजे. जवळ असलं तर कसं, आपण काय कधी पण जाऊ शकतोय असं म्हणत्यात.
हम्म.
आणि आता देवी च्या ह्याच्यावर कळस बसवलाय ते तुम्हाला माहित झालं असेल की?
आत्ता बसवला एवढ
हा सोने सोन्याचा कळस बसवलाय आता आठ दिवस झाले.
हा म आम्हाला येऊन पंधरा दिवस होऊन गेले ना ओ.
हा हा म तेव्हाच ते त्याच्यानंतरच चालू केलेलं काम, आता चार दिवस झाले फक्त. पूर्ण झालय ते.
सोन्याचा बसवला डायरेक्ट?
होय होय, एका माणसाने तो दान केलाय देवीला.
हो का, हा, अरे बापरे.
हा म पूर्ण असं पूर्ण सोन्याचा पा पत्रा असतोय ना तो त्यांनी बसवतात त्याच्यावर.
वा.
मोठा हाय. युट्यूब वर तेन आलेलं की इंस्टाग्राम ला तेन रीलस आलेल्या की? अंबाबाईच्या, नाहीये का हा त्यामुळ नाही तर ते आंबाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस बस तोलाय ते व्हिडिओ वर सगळ दाखवलेलं, चार दिवस तेच दाखवालते रोज.
आता धोड्याचा महिना आहे ना ओ त्याच्यामुळे खूप गर्दी होती बरं का आम्ही आलो तेव्हा.
हा होय होय गर्दी असत्या, आणि बालाजीवररून येतात ना लो क ती पण येतात ना त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही ना दर्शन त्यामुळे गर्दी लई असत्या. कायम गर्दी असत्या भरपूर. आम्हाला पण असं कधी तर गेलो तर गर्दी असता म्हणून मी बाहेरूनच पया पडतोय आणि येतोय.
हा न.
आम्ही थांबत नाही गर्दी भरपूर असत्या ना म तेवढं वेळ नसतोय लहान मुलं असत्यात. त्यामुळ लय हे होतय ते, अन ऊन एक असतंय.
पण मग कायम गर्दी असती का ओ तिथं ताई?
होय होय कायम गर्दी असत्या, शुक्रवार, मंगळवार जास्ती असत्या. इतर वेळेस जरा कमी असत्या, मंगळवार, शुक कुरवार, ती देवीचा वारा आहे ना? आणि महाप्रसाद पण असतोय तिथं.
आसं
हा, तुम्ही मग कोणकोणती गावं केलेला.
मामी अ..., साडेतीन शक्तीपीठं म्हणजे माऊरची देवी केली.
हा,
आणि अ.., तुळजापूरची केली. कोल्हापूरची देवी केली. जेजुरी केलं. आणि वणीची देवी केली.
हा हा, देवी दे असं फक्त देवी आणि
देव्याच केल्या. हा, तीन दिवस होतो.
तीन दिवसात झालं.
हा, तिसऱ्या दिवशी घरी आलो.
हा हा हा,
आमची स्वतःचीच गाडी होती. आणि हेच चालवायला होते ना,
मग कोण घरची फॅमिली होती का?
हा, बहिणीची जोडी होती आणि आमची जोडी होती. आम्ही चौघं होतो.
हा हा हा, मग चालतेय. घरचं असल्यामुळ लवकर हे होते ना, नाही तर असं बाहेरची गाडी वगैरे केली ना, तर ते सगळेजण असले तर लय हे होतय ते. उशीर उशीर लागतोय ना, दर्शन वगैरे घ्यायला ते म्हणा. लय लोक गेल्यावर, एक ते तीन दिवसात होत नाही.
हा त्याच्यामुळ जास्त लोक नाही जमा केले. आम्ही आम्ही दोनच जोड्या गेलो मग. जास्त असले का मग जास्त माणसांचं मत वेगळं वेगळं पडतंनव.
पडतं. होय होय आणि ते काय वेगळंच होते. ते दोन दिवसाची ट्रीप चार दिवस तील असं होतय ते.
आम्ही पण तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट
हा,
गाणगापूर करून आलो. पंधरा दिवसाच्या पाठीमागे आमच्या नंदुबाई वगैरे तिकडे पंढरपूरला एकादशी दिवशी गेलेलो बघा आम्ही, पंढरपूरला लय गर्दी होती. आणि ते हे बुधवार अस ल्यामुळ तुळजापूरला गर्दी नव्हती. तुळजापूरचं लगेच मंदिरात दर्शन झालं.
हो का.
हा, आणि अक्कलकोटला पहाटे गेलतो.
आम्ही गेलो तेव्हा तुळजापूरला इतकी गर्दी होती. खूप गर्दी होती. हो. खूपच गर्दी होती.
हा हा, आम्ही गेलेलो तेव्हा कस मंगळवार होऊन गेलता. काल मंगळवार झाला. आम्ही बुधवारी गेलो ना, त्यामुळ गर्दी कमी होती.
हा,
मी पहिल्यांदाच गेलेली. मला वाटलं आता मला द दर्शन मिळते का नाही. काय माहिती? तर मिळालं दर्शन.
म्हणजे तुम्ही रांगेत उभे राहून दर्शन केले का मग.
होय. रांगेत उभं राहून आम्ही संध्याकाळी गेलेलो ना, सहा वाजता संध्याकाळी पाच वाजता आता गेलेलं ना त्यामुळे डायरेक्ट सोडलं रांगेतनच की रांगेत उभा राहून खरं गर्दी नव्हती थोडीशीच होती. लोक पटपट पट पटपट चाललेली पुढं
मग तुम्ही एक तासच झालं असेल तुमचं दर्शन
होय अर्धा तासच झालं कारण ज येईल तशी लोक सगळी पुढंफुड जायतच होती ना गर्दी काहीच नव्हती अर्ध्या तासात बाहेर आलो आम्ही फक्त राऊंडलाई भरपूर होते इकडून इिकड्या हिकडून हिकडा ह इिकडून इकडून हा असा मोठा हॉल आहे ना. त्याच्यामुळे तिथं फिरायला अर्धा तास गेला. खरं खर लई असं ढक ढकलून बाहेर सोडतात. लई वाईट फुढं ढकलतात.
आम्ही तर मग बाहेरूनच दर्शन घेतले बाई एवढी गर्दी बघितल्यावर ना आलो निघून मग हा
आम्ही पंढरपूरला तसं केलं बाहेरूनच दर्शन घेतलं
एक तास उभं होत तिथं पण नाही रांगेत नाही मग उभं राहिलं खूपच गर्दी होती ओ
हा हा होय तिथं पण भरपूर गर्दी असत्या लुई लोक येतात पण आम्ही हेला आपण गेलेलो अक्कलकोटला पहाटेच गेलेलो गुरुवार होता. त्यामुळ तिथं पण गर्दी नव्हती सकाळी साडे सात ला गेलो सकाळी आम्ही तिथ तस रूम केलती ना अक्कलकोटमध्ये म त्या रूम रूम केलेल्यामुळे लवकर आवरुन उठलो आंघोळ वगैरे केले आणि गेलो. दहा मिनटं झाली.
हा झाली का?
झाली.